माझं म्हणण की आपण केलं तर मग ते प्रोफेशनल लेव्हललाच करायचं त्या. मग त्यातल्या त्यात आयडिया काय असतील, त्या वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी कारण आता कसं हाय हळूहळू बेस झालाय तयार त्या चॅनेलचा. म्हणजे इंस्टाला तर बऱ्यापैकी, साठ सत्तर हजार रु व्ह्यू आलेत. वीस वीस, तीस तीस, दहा दहा हजार असे एका एका रीलला व्यूज आलेत.
हो इन्स्टाग्राम आपल्याला फेस तयार करून द्यायला. आणि री मिळवून द्यायला मदतच करत.
पण, अ लाँग कंन नाही. लाॅंग कंटेंट. लाँग कंटेंट.
हो हो. आणि ते लॉग कन्टे त्यांच आयुष्यच जास्त असतं ना. वीस वर्ष असत. आणि हे अ ट्विटर वगैरेचं आयुष्य तर, अर्धा तास पण नसतं.
यट्यूबचा ट्रेंड बघितला ना आताचा. ह्या मागच्या दोन तीन महिन्याचा. शॉर्ट्सचे व्ह्यूज आता तेवढे राह राहिले नाहीत. लँगवरतीच लोक परतशिफ्ट झालेत. आणि ती जी इडिटिंग होती फास्ट पेसवाली. ती पण आता थोडीशी स्लो स्पेसवरतीच आलेली. म्हणजे लोकांना ते तेवढ्यापुरतां ते हाईप झाली होती. ते नंतर
हॅलो. हॅलो.
लाँग लाँग कनटेट टारगेट करा
केला होता.
आता येतोय का? हम्म हम्म म ते ते तेच. म ते लँग कंटेंटच टार्गेट करायचा. लाँग कंटेंट मधून शॉर्ट बाहेर काढायचं. तस. हॅलो.
हम्म हम्म ऐकतीय मी ऐक तीये. तुझ. म्हणजे त्याच्यावर एका बाजूला मी विचार पण करतीये.
म्हणजे हे करणं तू रेडी असशील तर मग आपण पुढे जाणार. नाही त म ते मी माझ्या हिशोबाने नेणार. असं होणार ते. त्या त सगळं मफ तुझ्या वरतीये. आणि मला वाटलं की तू एवढ्यात सांगशील. पण आता ठीके असू दे. तू जॉब द चे इंटरव्ह्यू दिले. त्यामुळे ते तुला जमलं नसेल कदाचित तेवढा विचार करा
आणि मी काल पण जॉ एक इंटरव्ह्यू दिला. एका आयनजीओ चा वगैरे. हे माझं नाही का? आणि माझे मैत्रीण वगैरे मला जॉब पाठवतात. आणि मग माझं लक्ष तिकडे जातं. मग मी ते इंटरव्ह्यू दे. हे कर. त्यांच्यासाठी रिझूम परत तयार कर.
हम्म, आणि ते होते काय माहिते का? त ते कि किती जाणार. किती वेळा आपण जाणार. जीन ज्याल जॉब्स च्या येच्यात. मला की आपलं पल स्वतःच एक प्लॅटफॉर्म तयार करावं. थोडं स्ट स्ट्रगल होईल महिनाभर.
असं आपण जॉब देणारे होऊया. आपण जॉब
नाही ते ते बघू जॉब देणारे. आपले आपले सुरुवातीच आप पलं तर भागू दे. देन बघू इतरांचा विचार. नाही नाही हाये ते एक बरोबरे. ती पण एक समाजसेवाचे की.
खरय.
त्याच्यापेक्षा मोठठी नसू, असू शकत नाही कोणती.
खरय. आपल्या आपल्यापेक्षा दुसऱ्याला कोणाला काय समजणार ही सेवा.
तेच तेच. त्यामुळं बघ तू म्हणजे पॉझिटिव्ह विचार कर. आज संध्याकाळपर्यंत कारण मी संध्याकाळी पोहोचतोय उद्यापासून आदर मी एकटा नाही तर तू तो आपण दोघं असं जोरात तयार लागायचं
आणि एकट्या तुझं काय प्लॅनिंग आहे?
मग मी एकटा एकटा पॉडकास्ट शूट कराय चालू करणार.
पॉडकास्ट
हा किंवा मग कटेंट शूट करतोय ना आता आता व्हॉइस ओव्हर- ओव्हर रेकॉर्ड करून एडिट करून टाकणे फेसलेस प्लस पॉडकास्ट
हा हा यसं यस बापरे तो एक मी क्रिएटर बघितलेला तो म्हणे फेस फेसलेस मी इतक्या जणांना युट्यूब चॅनल शिकवलेत की लोक लाखांमध्ये कमाई करत आहेत आणि हे इथे
ल ज्यांचे सहा महिने होऊन जातात आणि जे कन्सिस्टंट आहेत ना आणि ज्यांना थोडंस लोक काय बघू शकतात हे समजत
हम्म हम्म.
ते तेवढे पैसे कमवतातच.
नाही तो तर असं तो त्याच्यावरन क्लास घेतो आणि भारत त्यातल्यापेक्षा यूएस चे वगैरे
क्रियेटर ना
एकवीस रुपयात त्याच हे तोच का? काय माहिती मला अचानक इन्स्टावर त्याचे हे दिसायला लागलेत.
नाही नाही ते स्ट्रॅटे तोजो शिकवतो ना ते तुला माहिती आहे सगळं.
अच्छा आपण दर म्हणजे माझ्यासारखे लोक दरवेळा सटर ह काहीतरी भारी शिक हा वेगळं शिकवतो.
वेगळं काहीच नाही फक्त एकच एक कन्सिस्टन्सी जे आपल्याला पाहिजे. तेचा एकच फॉर्म्युला आहे.
त्याच्यात बऱ्यापैकी वाईट आहे हे माझं सेल्फ अनालिसिस
नाही नाही आता आहे ना एकदा तुला रेग्युलर मणी याला लागल्यावर रेग्युलर होऊन जातं ना ते. पैसे
म्हणजे व्यायाम असू दे किंवा अजून काय असू दे
कारण आपण फेस, आयडेंटीटी आणि ब्रँड सगळं आपण तयार करू फक्त आपल्याला आपली तयारी पाहिजे की करणार आहे का नाही आपण
अरे तू ते मध्ये मला फोटो पाठवलेला पॉडकास्ट साठी तो कुठला होता म्हणजे तो
तो माझ्या मित्राच्या ते तिकडेच आहे कोंडवा साईडला आहे. पण मी आता ते त्यांना नाही बोलत अ ती जागा मागत नाही कारण लय उशीर झाला त्याच्यात आता. त्यांना दोन तीनदा बोलून काहीच केलं नाही पुढं तर आता मी आमचे सोफा सेट पण चांगले आहेत लाईट थोडीफार एक ट्यूब आणून एक्स्ट्रा इकडेच शूट करायच आमच्या घरीच.
हम् हम.
कोपर्याला आहे व्हिव तसां काही एवढा हे होत नाही.
च्छा नाही मला जस्ट आठवलं रे की तो फो फोट
हम् आहेत ते त मित्रच आहे जवळचे आहेत खूप, पण ते मग काय माझ्या बायकोचं म्हणणं पडल की नको त्यांना अ सारखं हे करायला.
अच्छा! तुमचे कॉमन फ्रेंड्स आहेत का दोघांचे? ओके.
क्लासमेट आहे ते त्यो तिच्या नवऱ्याचा न तिचा
अच्छा अच्छा अच्छा!
ह मग तेथे ज्यावेेस सगळं गरम होतं, तयार होते, रेडी होते, त्यावेेळेस आपलं काही पुढं गेलं नाही. मग नंतर ते शांत झाल्यावर ते नकोच असं
खरंय आपलं आप नाही, नाही, नाही, नाही आप आपला आपला जोपर्यंत फ्लो तयार होत नाही ना तोपर्यंत
ते काही नाही, नाही म्हणणार नाहीत. पण मग ते कसं होतं हू तुम्ही इथ तर रेडी नाही, करत नाही, एक केला न पून्हा ज टाळाटाळ झाली, तर ते त्याज्यात काही हे नाही.
नाही मी तेच म्हणते की आपला आपला एक फ्लो तयार होत नाही तोपर्यंत दुसऱ्यांना हे करण्यात मजा पण नाहीये.
आणि मग माझ्या हेच्यात चार, चार पाच नाव आहेत म्हणजे आपण त्यांना पडो कसला घेऊ शकतो आणि कंटेंटचे पण एक चार पाच टॉपिक आहेत. म्हणजे मी त्यातला एखादा घरी गेल्यावर शूट करीनच.
एक तो संकेत म्हणू आहे.
तो हा एक संकेत म्हणु होता, दुसरा आ आ मी आता नाव काढली होती वि आ आपला साथी, आरोग्य साथी म्हणून एक खेळ आहे तर तिथं विनोद शेंडे म्हणून आहे. म त्याच ना हेल्थ वर ते डाएटवरती पी एच डी सुरू आहे त्याची.
बर व्वा!
हम्म. मग ते की, आता ते आम्ही एकदा विचारवया साठी त्याचा हे घेतला होता. मी घेतला होता. मुलाखत छोटी घेतली होती. पण त्यावेळेस तो, दोन वर्ष झाली त्याला आता तो खूप पुढं एकस त्याचा स्टडी नवीन आला असल ना त्याचे आर आर्टिकल पण येतात पेपरला लोकसत् ताला हेला मग आपण ते त्याला, त्याला एक त्याचं एक होतं.
हम् हम हम.
मग नंतर डॉक्टर भास, हर्षे भास, हर्षे भास्क कर म्हणून आहेत. त्यांचं डायबिटीसवरती खूप मोठं काम आहे.
ते सविता ते जातात ते का?
ते नाही, ते नाही, हे वेगळेत. हे माझ कनेक्शन आहेत. हे सरता बिरीता दया सोडून सगळ्या.
मला त्यांचा दोन दिवस फोन येत होता, मी घेतलाच नाही.
आणि माझे उचलले नाहीत, दोनदा तीनदा केलं तर.
कोणी?
त्यानीच.
मला काय बोलण्यात इंटरेसच नाही त्या लोकांशी.
आणि मंग आपणं अच्युंत गोडबोलेंना पणं घेऊं शकतो चौथ्या पांच व्यांला आपले जरं पहिले सक्सेस झाले तरं तिथं पणं चांगले रिलेशन आहेतं माझे आणि गोडबोलेंचे.
हो.
नाहीं बोलणारं नाहींते पुन्हां अजूंन एक कोणाचं तरं नांव काढलं होतं मी आणि कमी पडल्यां तरं आपणं योगेशलां पणं बोलवूं शकतो नां योगेश फडतरे.
हां.. हां.. हां..
माणसं आंता तो दीड वर्ष झालां क्लिनिकल यांच्यासोबतं प्रॅक्टिस करतो नां सगळं, फक्तं तो व्हिडिओ वरती करतं करावं लागेल.
क्लिनिकल सायकोलॉजी मध्यें करतोय कां तो.
हो हो.. म्हणजे ते.. प्रॉपर सायकेट्रिक सोबतंच करतोय. आंता तो प्रॅक्टिस
अच्छा,
तरं असं प्लॅन आहे. तूं जे आंज सांगशील मलां त्यांच्यानंतर मंग मी हाफकोडिंगली राईटला जायचं, लेफ्ट जायचं, की सरळंच पळायचं, ते ठरवणांर.
हं....
हां, बरोबर आहे.
त्यांमुळे तूं आंता मलां सांग संध्याकांळी.
उलटं हे माझं क्लिअर झालायं नां तरं माझांच मेंदू बघं नां किती क्लटरं फ्री होईल कि जरं आपल्यांला हेंच करायचंय आणि जॉब नाहीं करायचं तरं मी किती रिलॅक्स होऊं शकते मेंदू नी
हांय मीन आपल्या दोघांचं, तिघांचं, पोटेन्शियल बघूंनचं मी ठरवलं होतं की आपणं तिघं एकत्रं करायचं. ते कायं छोट्यां छोट्यां ह्यांच्यात आपणं अडकलोय नां..
आणि मां जां ह्यांलाचं..
हम्मं
मलां ते असं की तूं जरं जॉब केलां तरं मंग मी रिस्क घेईल. मंग मी बोलबडवा जाईल मी तिकडं जाईल, मंग तिकडं जाईल,
नाहीं नाहीं ते तेवढं नाहींच करायचं. आं आंपल आंपल प्लॅटफॉर्म मोठां करांयचा आपणं, कोणं मी कां?
माझं नवऱ्यांला रिस्क
असं, ते आमचं सगळं आणि मंग ते प्रेशर यांयला लागलं, की मेंदू म्हणतो की कायं करायचं बाई तुलां ठरवं.
त्यांला जाऊं दे नां कुठं जायचं तिकडं, तूं तुझं ब्रँड आहे.
माझ्यांवर डिपेंड ठेवतोय तो.. कि तूं थोडेसे जरी पैसे आले हे आले तरं, मी रिक्स घेईल वगैरें विनाकारणंचं येते पणं मेंटली मी डिस्टर्ब होते नां.
अरे हो, पणं आंता समजं तुलां आंता दहा हजारांचा दिला आंता जॉब. ते ते त्यांतन किती हांय
आपणं नॉर्मल हे करूं..
तरं,
जॉब परत तीजा